हॅलो
हा तो डिस्कनेक्ट झाला बघा आत्ताचा
का?
काय माहित? ते दहा मिनिटाच झालत की
हम्म
तुम्ही रायगडला गेलता तेव्हा रोपवेन गेलता, का चालत गेलता?
लग्न, मी लग्न झाल्यापासून कधीच गेले नाय.
आणि शिवला घेऊन, मग बड्डे कुठं करताय तुम्ही?
पन्हाळा विशालगड
हम हम म्हणजे लग्नाच्या आधी गेलता काय? हम्म हम्म
दादाच झाल्यान रोपवेन गेलती त्यानि दादा आमच जाऊन आल्यात ना. रोपवे न गेल, रोपवे न गेलते, जाताना चालत गेलते ते येताना रोपवे न आली. म्हण
ह् आता बघू जाय
किती घेतलं डोकवाड
नाही विचारलं ग त्यानी दिवाळीत गेलतेत फिरायला गाडीवर
हम् हम्
व्हा आम्ही जमखंडी ला गेलो तुम
ह्म्म ह्म्म
मधी जायचं होत पण माझे बड्डे होता तेव्हा खरं बाळाला बरं नव्ह त्ता हम् गेलो नाही
हम्म हम्
ह तिकडे गेले की तिकडच सगळंच करायचं म्हणते
हम् आता वेळ आहे ब सां तेरा चौदा तारखेपर्यंत विचार ड्रायविंग येतय का ड्रायविंग येतय
नाही म्हणजे तेवढं जरा जरा येतय असं प्रॉपर नाही अजून शिकलं जेव्हा घेणार तेव्हा शिकणार म्हणत्यात आधी घर बांधायचं आणि मग घेऊन शिकायचं म्हणत्यात
मी जमलच तर मंग खर आता बंद झालय म्हणालात
बंद काय झालय?
समुद्र आता पावसाळ्यात बंद पडला ना?
मग येऊन देत नाहीत का तिथं?
होय.
हम्म.
हा ते लाटा हा लाटा उसळत्यात.
हम्म हम्म
तुम्ही मोडून ठेवणार आहे सगळं ते दोन मिनटं दम काढायचा भांडू नका भांडू नका
मगाणी
अनुष्काला पण आनंदसागरला घातले वाटते की हर्षला
हम् हम् हर्षु ला पण घातलय?
होय भेटले की परवा आल्यावर वहिनी सांगत होती
किती वर्षाचा झालय?
आं
किती वर्षात झालाय?
कोण अ
हो हर्षू आ हा बाारक्या ना बोल र हर्ष बोला त मला मुलगा नको?
हा हा तेच ना मिताांश? तेव्हा आमच्या पिल्यापेक्षा सहा महिन्याना मो तेे त्याला पण घालायचंय अजून एक दोन वर्ष ना त्यानी घाला म्हणेल लग म्हणाले त तिथं खरं अजून तो बारका य अजून बसतोय नाही बसतोय
राज्यवरच वाटत
होय
हायकी नाही ग
काही एवढं नाही बाबा ते लग्न झाल्यापासून एवढा सहवासच नाही आं
हम् मिस्टर पण एवढं जास्त दिसायला शार्प पण हे नाही येत अनुशाचे बाबा तर त्या ताई किती छान दिसतात त्यांच्या मनाने पोरी पोर झालीत नाही नाजूक किती छान अस - शेप सगळ गातचहाय की
परत झाली तर होईल पण आता बॉडी ते नाही जरा बॉडी असलेली चांगली दिसत नाही
बॉडी नसले तरी चेहरा पट्टी ग
हा
ही कशी भांडालेत बघ नुसती ए भांडला तर नुस सगळंच भरून ठेवीन हं कानामुळं डोकं दुखते काय थंडीनं तोंड सुजतंय आळी ते गळ्याच्या खाली सुजतंय
होय
नाकापसन साचलंय सर्दी एक पडून झाल्या की ग कॉल करून पूर्ण आ तेरा ग्रुप झाल्यात दाखवून आलेत वाटतं तिथं तासगावला माय डॉक्टर ने तासगावत येऊन दाव
हम्म हम्म
ए मिळून मिसळून खेळायच असतय
म आणि पापड आणि करणार हाईस काय?
नाही बाई आज बघूया आता काय त्या पापडच तर मला बसायला येईना झालय किती ई चार पाच सगळं तिकडचं करायचं हाय गं पाच ऊन पडलंय तसंच अ हात लागा--ने
कोण येत नाही पुरी तेन असं करू लागाय तिथल्या
तुम्हाला काय वाटलं फोन मध्ये इंटर कोर्स चालू आहे काय की म्हटलं
हम्म हम्म
त्याच्या हाताला घाण आणि आपल्या हाताला घाण कस होतंय किलो बघ पीठ संपायचं हू हू आण ते भांडे धुवा हे करा हाथ धुवायला पाणी पण नाही म्हणजे हे होतंय गं मला ते उपास ती म्हणते पाऊण तासात करतोय आणि मी सगळी स्वयंपाकात तरी मला तासभर जातयचं स्वयंपाक हिकडं आणि तिकडं
हा हा
त्यापेक्षा आपल आपन केलेलं बरं
ते एकटींनच केलेलचं बर आहे सोड दुसऱ्यांनी म्हणून दाखवण्यापेक्षा की आम्ही करु लागलो असं तस
हॅलो
काय झालं
ते स्वयंपाक आण भांडी नको वाटत घासायला दुसर काय काम
हम्म हम्म मग ते ह्याच्यावरच करतेस काय ते शेगडी घेतलेस त्यावर
नाय बाई
हा हा
अंघोळ काय गारच पाण्याने करतोय
होय आम्ही पण गार पाण्यानं करतोय हिटर बाद झाले गाव असणार त्या दिवशी गार पाण्यानं
आम्
पुरे
मगाच मगाच कॉल
होय.
ह
काय सांगते मग टाईम टाइम द्यायला लागते होय झालत की टाइम द्यायला लागते त्यातला एखद कॉल असा खराब होतो त्यानं
हम्म हम्म काय इंग्लिशच त्यांना कॉल केल्यावर काय फायदा होत असल
काय माहित आता कस कायत ते मला माहित नव्हतं अम म्हणलं ना तुला संध्या मला वाटलच तरी कारण रविवारी बहुतेक ऍप बंद असतय आणि शनिवार ताई मी तुला म्हणलं होत ना आज लास्ट आहे म्हणून तर त्या मैत्रिणीचा फोन आलता नोटीफेकेशन लोकेशन आले म्हणून की आज टास्क हे होणार आहे म्हणून
म्हणून तुला गडघ
हम्म हम्म
तुला करून आणि दुसरीकडे पाच कॉल करायचे आहेत
पाच पाच दुने पन्नास
आं
किती किती किती पण किती किती कॉल
प्रत्येकाला पाच पाच कॉल
म आता किती झाल्यात
आता तुला केल्यावर आणि एका व्यक्तीला करायचयेत
तिघ जण झाले होय
काय ते
तिघांना कॉल करून झालय काय म्हणलो
हा झालय झालय म्हणजे आधी असं काय? रोज एक रोज एक असं करत होतो नाय म ते अचानकच कळाले की तरी पण वाटतच होतं आज लास्ट काय ते शनिवारी
किती दिवस किती दिवसाचा टास्क कर करायला
माझ पण त्याच्याबरोबर च आडक चार चौथ्या हेच्यावर आडकलय म्हणते ते
हा हा
म्हणजे तीन वेळा कॉल करून झाले ना आता चौथ्या वेळा
हा
पाच जणांना करायचय एकालाच केलं म्हणजे काय येत नाहीत व्हय पैसे
नाय त्यांचं ते वाचले नाहीस का? तर त्याने त्यांनी सांगितले की अटी नियम तेनं काय काय आहेत ते
मला सवय नाही ना अस कॉल जो
नाही तुझा सीझन संपू दे ह्यो सीझन संपल्यावर जे टास्क येतील ते कमप्लीट कर नंतर कुठलं इन्कम पण नसतय ना तेवढं तर चालू राहील.
तुला किती माहित्यात हे सगळं कॉल केल्या वरून
आता हेज काय माहित किती कसं आहे. हा त्या आधी हे ज वेगळं होतं हे ज वेगळं आहे ते आधीच वीस कॉलचं होत.
आणि मग तुला दुसरा टास्क पण कॉलचाच आला होय.
हा ह्यांचा नंबर हाय ना हा त्यांचा नंबर पण जॉईन केलता मी
म त्यांचा जवळ फोन नाही का आता
हाय की एक मिनिट